हा कट लाग
होय कट झाला फोन.
हा भौतेक ते दहा मिनिट झालं ना मगाशी तर त्याच्यामुळे झाला बहुतेक.
एवढे दहा मिनटं झाले पण.
एवढ्यात दहा मिनिटं झालं पण अस झाल काय तुला. हा मग अजून दहा मिनिटे आहेत. आपण अजून दहा मिनिटं बोलू शक बोल काय बोलायचं ते.
तेच जॉबचं तेच बघालतो. जीएसटीचं सगळं ते मॅनेज होत नव्हतं ना? मग टाइम वगैरे सेकंड इयर ला होतो त्यावेळी म आता काय कॉलेज संपलंय तर बघायचं म्हणालोय. आता काय फ्री च हाय. मग काय किती पार्ट टाइम फुल टाइम असलं तरी चालेल.
किती तरी पगार पडतोय त्येला.
तरी स्टार्टिंगच दहा हजारपासून सुरुवात असतय.
हा हा चांगलाय की मग कर कर. काहीतरी केलेलं बरं आहे. आपल्या आपल्या पायावर उभं असलेलं चांगलाय.
होय. घरात बसून पण कसं पण कंटाळा येतय. आणि एवढ वर्ष आता शिकले म्हटलं तर क बाहेर काहीतरी करायलाच पाहिजे.
होय ते असं होत ना काय? आपण ग्रॅज्युएशन करून काय उपयोग झाला. तुम् जर काय करतच नसला तर. आणि आजच्या जगात कसाय माहिताय काय जरी पुढ जाऊन पोरींच्या लग्नाचा जरी विषय आला. तरी अ चांगल्या घरी स्थळ द्या असं म्हटलं तर आजकालच्या पोरांना असं आहे की शिकलेली पाहिजे. काम करणारी पाहिजे.
होय.
कारण की महागाईच एवढी वाढल्या की बाबा पर्यायच नाही. त्याशिवाय दोघा -दोघांनी काम करायलाच पाहिजे. त्याशिवाय पैशे म्हणजे भरपूर पैशे आल्याशिवाय घरच चालणार नाही आपलं. आणि कसं नुसतं खाणं झालं, पिणं झालं म्हणजे आयुष्य जगल्यासारखं पण नसतय ना? फिरन आलं वेगवेगळे कपडे बिपडे घेणे आले. आपल्या गरजा काय कमी असत्यात होय?
ल आता तरी महागाई तर एवढी वाढल्या की आता आता काजू पण घ्यायला गेलं तर सोन्याच्या दुकाना जाया पाहिजे एवढी महाग झाल्यात.
खरंच की, ड्रायफ्रूट्स खायचे जर अवघडच झालयं आता.
ड्रायफ्रूटस तेच, गॅस हे न ते.
लई-लई लय महाग झाले सगळं, ह सगळ्या हजारच्या ह्याच्यात जात. हे बघ, सगळ्या हजारचे आता गॅसच परवा हा, सोनं घ्या जरी बंद केलं नसलं तरी घेण्याच्या लायकीची किंमत राहिलीय का त्याची?
नाही, अजिबात नाही असं आता असं वाटतंय की आधीच घेतलं असतं तर बरं झालं असतं.
अगं, आधी घेऊन जर एखादं सोनं वि कलं जरी असत ना, तरी मला माल झाला असतो. एक दोन-तोळे जरी घेतले असते ना, विकलं असता ना आता तरी पण केवढा, केवढे पैसे मिळाले असते.
होय, नाही तर काय!
लय म्हणजे लय भयानक महाग झालयं गं सोनं!
हम्म, त्यात आता चांदी पण हळूहळू वाढायचं लागल्या.
वाढायला लागल्या कमीच होईना. मला पण बुगडी करायची होती, चाललेलं माझं डोक्यात आता कस ट्रेंड पण आहे म्हण. मी दोघी-तिघीनां बघितलं होतं, छान दिसतयं. आणि ते काहीतरी
तिथं कां नाही, घाल घालायच्या टाइमिंगला ते बुगडी घालता टाइमला त्रास होतोय तो?
नाही, घालताना नाही त्रास होत. घालून झाल्यानंतर ना त्रास होतोय, असं म्हणतात.
तर आता ते होल वगैरे तिथं ग पाडतात ना, म्हणून म्हंटलं.
नाही, पहिला कस असं ते सुईनं वगैरे पाडायची, पण आता तसं नाही ना त्या? तसले बंदुकीे वगैरे मशीन वगैरे आल्यात ना? त्याच्यान पटकन असं घातलं की बसून जातयं.
होय.
एवढं तर काय त्रास होत नाही.
टेक्नॉलॉजी गेल्या पुढं.
हा, मग काय जास्त त्रास देत नितेने माणसांना
व्हयं.
मग काय.
बघायचं चाललंय माझं पण. पैजणं घ्यायचं, पैजणं घ्यायचं चाललंय हे. चांदी वाढत चाललेत.
मला पण पैजन घ्यायचं, अगं खरंच की! मी म्हटलेलं आहेय, ते द्यायचं आणि घ्यायचं. मम्मी आमची परवा जोडवी घेऊन आली, तर त्याला पाच हजार सांगितले. तेवढ्या बारक्या-बारक्या जोडव्यांना! मग पैंजण घ्यायचं म्हणल्यावर, काय रेट सांगतील बघ!
आता साधी जे आहेत त्या पैजनातले, त्यातले घुंगरू पण मिळणार नाहीत आता एवढा महाग केल्यात त्यानी.
लय महाग झालेय गं! आणि म्हणजे ती साखळी आहे कां नाही, पैजनाची साध ती साखळी ती घ्यायची पण तू हा ते तेवढं घ्यायचं म्हटलं तरी दोन-तीन हजार रुपये लागतात. पहिल्या तीनशे-चारशेमध्ये येत होत.
सगळ आधीच घेऊन बसला अस बर झालं अस वाटायल. वाढया चहा.
हो खरंच की. अजून काय बोल की? काय नाही बघ निवांत हाय चाललंय आपलं सुट्टी एन्जॉय
मग तुझं पण आता, इंटरव्ह्यू वगैरेच असेलच की कॉलेज शिकत शिकत.
अ, नाही म्हणजे मी आता अजून काही इंटरव्ह्यू वगैरे देत नाही आहे. पहिला इंटर्नशिप करायच ना मला तर आता फक्त प्रिपरेशन चालू आहे त्यासाठी, काय काय करायचं, सॉफ्ट स्किलच वगैरे प्रिपरेशन करावे लागतात ना.
हा बरोबर.
मग तेच प्रिपरेशन चालू आहे सध्या अजून.
हा चांगलं चांगलंय.
चांगलं प्रिपेअर करायचं मगच जायचं म्हणलं इंटरव्ह्यू द्यायला असं जाल जाऊन आबरू काढून येण्यात, काय उपयोग नाहीय ना त्यामुळें,
ज भेटली आणि आपण ते इंटरव्ह्यू ला जाऊन काहीतरी गडबड केली, तर त्यांनी म्हणतील हा ही तीच पूरगी आहे.
ह ह नाही. सर एवढं कुठं लक्षात येत आता किती जण येतात इंटरव्ह्यू ला त्यांच्यात एका वेळी. पण कसलं? अ आपल्याला चांगली नोकरी पाहिजे, चांगला जॉब पाहिजे म्हण तशी तयारी पण पाहिजे ना आपली.
होय, ते पण आहे.
नुसत त्या म्हणजे, जे काम करणारे त्याचं नॉलेज असून पण चालत नाही. आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल पण पाहिजे.
होय.
त्याशिवाय तर काय होत नाही.
सगळ्यात महत्वाचं तेच आहे, कम्युनिकेशन स्किल.
खरंच की, ते जमलं तर सगळं आहे. सगळंच,
त्यांनी उलटून, फिलटून सगळं विचारतील तसं त्यांना सांगता पण येता पण यायला पाहिजे.
हा आणि कस त्यांनी काय जास्त हार्ड पण विचारत नाही, एकदम बेसिक, बेसिक
आपणच आधी जायच्या टाइमलाच आपण स्वतःच नरवस असतोय तिथे ग त्यामुळे आपण भिऊनच ते सगळे त्यांनी सोपं विचारतात, आपण सगळं भिऊन असं वेगळंच काहीतरी बोलत असत.
आणि आपलं कसं असते आपल्यालाच वाटत अवघड अवघड विचारतील म्हणून आपण काय? करून जाणार स्टॅक, क्यू करून जाणार आणि त्यांनी विचारणार काय, आर्या आणि डेटा टाईप्स- हा प्रॉब्लेम होत ते त्याच्यामुळे सुरुवातीपास शेवटपर्यंत एकच लँग्वेज करायची, पण व्यवस्थित परफेक्ट करायची म्हणटलं.
नाही तर तिथं गेल्यावर असं त्यांनी विचारतील कुठली लँग्वेज शिकताय सगळेच येत आमाना आतापर्यंत शिकवलं सगळंचय, पण त्यांनी सगळं विचारलं त्यातलं एकही परफेक्ट येणार नाही.
तेच की आणि एक पण आल नाही की मग तेनी म्हणतील जावा, तुमची काय गरज नाही आ
ह
इंटर्नशिपला पण अगं इंटरव्ह्यू वहत नाही त्या का, चांगल्या ठिकाणी इंटर्नशिप करायची म्हटली तर. नाहीतर मग पैसे भरावे लागतात.
माझे मैत्रिण वगैरे आता आहेत त्याने आता त्यांनी काहीतरी एम सी ए ला वगैरे गेल्यात त्यांनी पुण्याला गेल्यात. त्यानी काहीतरी इंटर्नशिप कॉलेज कडूनच मिळाले वाटत त्यांना. मग त्यांनी सगळे गेल्यात तिकडं
ते ऑरेंज आयटी मधन काय?
हय ते काय सांगाय नाही पण बऱ्यापैकी जास्त जण गेले ते पुण्याला
चांगलंय की मग
कॉलेज कडनच देतात म्हणजे ते तर लईच बरं आहे.
बरं आहे की आमच्या पण कॉलेजमध्ये आहेत कॅम्पस. बघायचं आता कुठं कसं काय काय लागते ते. अजून काय म्हणतेस मग.
अजून काही नाही बघ चाललेय निवांत. सगळं आता निवांत चाललंय म्हंटलं
हा खाणे पिणे बसणे टीव्ही बघणे.
आता जॉब लागूपर्यंत तेवढंच काम आता
हा जॉब लागले कि मग रुटीन चालू होते चांगले.
मग काय नाही यायचं. खाय ते खाणं पण चांगलं म्हणजे- ला म्हणजे असं दमून आलेलं असतंय त्यातन जेवलं केलं नाही तर नाही तसच झोपायचं.
हो तेवढं खरं
व्हाय ते तर आहे.
हम्म ते कसं होत होत काय तुमचं एक बर आहे ग आमचं कसं होतय- खाऊन खाऊन वजन वाढायला लागल्यात तिथं डॉक्टर सागायला वजन कमी करा वजन कमी करा
आमचं एवढं खाऊन पनि कुठं अंगाला लागना काय काय काय काय खायचं आता विचार करायले. आता एकावरन दोन वरती आलेय चपातीला तरी काय अंगाला काही लागत नाही.
आणि आम्ही एक वरण अर्धी वर गेलो तरी आमचं कमी होत नाही.
ते काहीतरी अंगातला असणारच त्या हार्मोन्स वगैरे त्यामुळे
हा ते हार्मोन्स इम्बॅलन्सिंग मुळे होतय थोडं चालायचं आणि आजकालच फूडला तर कुठं क्वालिटी आहे एवढी.
ते पण हायच घरातलं खाल्लेलंच
अग घरातलं खाणाऱ्या घराच्या भाज्या आणतोय आपण. त्याची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही कारण सगळी रासायनिक फवारणी केलेले असते त्याच्यावर
व्हाय
लई म्हणजे ते ते किती येतं तुला ते काय हेल्दी वाटायला लागल हे हे ते तर किती आण येत माहित आहे काय?
ते तर कितीतरी तेलातन काढत्यात.
मग किती तर तेलातन काढतात ती काढतात आणि ते जर तू कंटिन्यू खाल्लीस ना तर तू म्हणजे जर तू सत्तर वयापर्यंत जगणार असलेस का नाही तर तू डायरेक्ट दहा वर्ष कमी वयाला येशील. साठ वर्षापर्यंतच जगशील अस असं असत त्याच इम्पॅक्ट
व्हय
लय म्हणजे लय आरोग्यासाठी खतरनाक आहे ते
आणि आपल्या घरात केलेलं चांगल्या तेलातनं चव लागत नाही बाहेर गेल्यावरती ते. कसं म्हणजे कितीतरी तेलातन काढलेलं असल तेच चव, लागत.
चमच लागतंय.
हं. आणि घरा घरी आलं की नाही पोट दुखी की पोट खराब होतय.
होय तेच. अवघड आहे बाई असतो.
काय आता बाहेर खायला जरी गेलं तरी आता. ते पण वाढलेच महागाई एवढी वाढली आता ते पण आता. बारा रुपयाच्या वडापाववर ना आता वीस रुपये चा आलाय एवढं महाग झालय.